हॅलो.
काय करते तू?
काही नाही
ह, झालं क जेवण?
हा जेवण झाले ना. हा, काय चाललय तुमचं?
काही नाही ग, आम्ही वावरात अद्रक येचू राहिलो
हा, का काम चालू शेतात?
हा, शेतात काम चालू य.
हो का?
जेवण झालं का?
हा, जेवण झालं ना. तुम्ही झालं का? काही नाही. काही नाही, आईला मी न का चालूयऽ
लग्न आहे काय
हा बायचं
ह हा
हा
कीितार केलाय का
म काल आहे ना साकररपुडा आहे ना
हा हा
हा चुल त्याच्या पराच आहे नाही चल तरीत आहे कन्नडला
हां हां पन्नडला आहेक
शजत काम चाल कादकीिचं
हा शात काम लू आहे ना म मोकडली ना
हा का
चोला वलाने
किती आकर्ष आहे तुम्हाला
आम्हाला दोन हेक्टर
हो का
पटईत करयल का
हा का वाड्यातडी येऊन नावा द ना वाटतं तुमचं मला
हा वारं चालू आहे पण मी बसलेले आहे ग तरी ते वारच आवाजच उरायला म्हणजे
हा म्हणून आवाज नाही तुमचा
आता पण तास जेव राहिला का
नाही आता येवराला जय लला
हा का आता मी खाली बसलेले आहे ना हात लावलेला आहे कानाला मग ते आता येत अस
आता येतोयनिट
आ
हो जेवण ते झालं का
जेवण सकाळचं घलतात दुपारचं करायच
हा का
तुझला अला का
हा माझ झालं
मम्मी कुठ जायली
मम्मी का मला हो कामाला गेली
मी रात्रीच वाट पाहिली तुझी म्हटलं कशीई तू म्हणे मग मी आले तर करीन
मग मी आल करीन पण मग मला लक्षच नाही नाही तर रात्रीच केले असते दोन तीन को
हा तरी चाललं असतं ना
हा रात्रीच केल्या असते ते काय मीती खरं आहे का कुठे
काायमेेतत हो ते हो ते तेवढे प्रयत्न करू आता
हो ऐंशी रुपये कॉल दाखु राहिला हो पण मग
हा का.
. होत त्या त्यांचा पस्तीस रुपयाे कॉल वाटला होतो
ते काल माझ्या आण तिला तीन कॉल बाद झाले
म्हणजे तीनटर वेळेस तुम्ही केल का
हा पण मग त्यांला मी इकडून लावीत होते. पण त्या माणूस होते मला उचालता ज्याना नाही ऊचलेलाच जात नाही म्हणे. मंग नाही जातं मग इकडं झिरो पडलेला जा-
नाही करता येतो नु सध्या येत नाही का?
हा.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
मंग मी आण्टील इकडून बोलले आण्टीला सात आठ मिनिटं बोलले मी इकडून.
हो
काल चार-पाच वाजता मंग मी लावलं त्यांच्याच वर. मग कट झाला म्हणजे त्याने उचललाच नाही मग इकडं उचलून उत्तर नाय देत म्हणून लगेच जिरो पडून गेला.
अरे ते ना मला पण फोन केलता काल.
तुझा अन त्यांचं झालं बोल ना?
. हो माझं काम पडलेलं होतं ना बाकी सगळं. मग आणि त्याला त्याला स्पीकर पण नाही ना का म्हणून आपण स्पीकरवर टाक
हा त्याला स्पीकर पण नाही आहे हा त्याला म डायरेक्ट कानाला धरूनच बो बोलला
कानाचं लावा लागत.
मग उद्या जायचं का? हा बोलच लागत त्याला नाही असं बाजून ठेऊन जाऊ
तुमचे पहिले टास्क झालेले नव्हते का?
नाही पहिले नव्हते माझे.
माझे पण झाले मग मला टास्कच येत नव्हते यावेळेस मग मी याला नाही का तुम्ही डिलेट करून रिफ्रेश केलता का?
हा हा.
मग आलतो का तुमचा पण?
हा मग मा आलता ना.
मग म्हणजे तुम्हाला एकदम अशी तीस कॉल आलेले का?
नाही तीच कॉल नाही आली मला अगोदर पाच चालते बरं का.
हा हा.
पाच कम्प्लीट झाले मग त्याच्यानंतर दहा आली. दहा कमप्लीट झाले मंग पंधरा आले पाच-पाच वाढत जाते ती.
हा का आता माझे माझं पण पाच मधलं चालू आता ये नाही तर कोणा-कोणाला एकदम तीस येते ना.
नाही नाही मल तसं नाही मला अगोदर पाचच आलते. टास्क पूर्ण झालेवर मग ते सबमिट करा त्याच्यामध्ये गेले का मंग परत दाखवलदा खिती.
हा का?
हा.
काय म्हणल्या?
अंजली ताईचे झाले का सगळे कॉल?
त्यांची एक बाकी होता म्हणत्या आता मग काय माहिती झालं काय आता आज?
हा का मी केला नाही मी आंीला केलत सकाळी पण म्हणलं आ आणटीला उरले फोन आंटी म्हण म काही पाहिलं नाही मला लागत असन तर सांगा मला मी सणाला गेलता पण सणाचा माझा नाही लागाणार
नाही छानथ कोणाला लागण नाही तुम्हाला काय त्यां कोणाला असणी लागा ना त्यांचा त्यांची लिमिट ते संपली म्हणत्या.
हा का?
मी पण लावल होत ना त्या ते म्हणे एकशेऐंशी मिनिट म्हणजे संपले मते तुमचे
हा मग मला म्हणजे सनाच माझं तसं बोलण झालं ना त्याच्यावरपर्यंत सुद्धा पुरवली एक शहाऐंशी मिनिटंच हे झालं बोलणं
हा म्हणजे त्यांना म्हणजे त्यांनी माझ मीस का वातंड मग त्यांची बाड आली तिकून लावायची तर ते लागलच नाही
हा हा
लागणारच नाही म्ह ते मग आता त्यांच्या पला काल आ का मी त्यांना एवढं केलं
माझे उ
ह का साडले
हा आणि तिचे माझे स
त्यांना आपण आवु मला आता म्हणजे तुमचीचहा त्यांची पणहाका आवाज नाही ना तुमचा
माझे पणसा
म्हणजे आपण एका जणना सहा लावू शकतोय का
ह स मग आता ते नाही लावल्या जात ना शाळेव विचारले पूण हॅलो